हॅलो.
हॅलो आवाज येतय माझा हा कशा आहेत.
निवाांत आहे व तू.
मी पण आता मस्त बघा टेरेस वर आलोय फिरा जरा.
हम्म पाऊस असेल की.
आज नाही एवढा काल खूप होता.
हम्म होय आमच्याकडे पण काल खूप होत आगं.
होय.
दुपारपासून संध्याकाळीपर्यंत अशी बॅटिंग केल्या पावसानं की काय सांगायल नको.
तर काय माझा पण यो क्लास होता काल. किती सहाला आण पाऊस एवढा होता की अ असं छत्री घेऊनच आहे पण ह नव्हत जागा नव्हती एवढा मोठा.
तसा मोठा पाऊस होताच इकडं पण तसाच होता आमच्याकडं पण.
हो मग पुढं काय मैत्रीण होती.
हम्म मैत हम्म हो मैत्रिणी किती आये ग तुम्ही?
खूप आहे.
ह त्याच्या पण भरपूर मैत्रिणी हाईत बघ. भरपूर म्हणजे असं अ मैत्रिणी आहेत. एक तर आहे लहान. बसून ज जवळ मला वाटतं आम्ही पाचवी सवीला ना सुट्टी माया मामावी. तो तो ना ती पण तिच्या मामाच्या गावी यायची.
हा हा माझी पण आहे अशी नर्सरी. हा.
कपडे धुवाला विहिरीवर येत होती मामा त्यांच्या आमच्या. आणि आम पण तिथं जायचं त तेव्हापासूनची जी ओळख आहे ना ती अजूनपर्यंत जवळ जवळ मला वाट ते अता किती एक पंचवीस वर्ष होऊन गेले बघ.
हो का.
हा आणि आम्ही संपर्कात आहे लग्न झाल्यानंतर एक थोडे दिवस काय म्हणजे. अ सुट्टीला त्यावेळेस काय फोन वगैरे नव्हते ना. त्यामुळे जास्त काय असं हे करायला मिळालं नाहीत. आणि जस फोन म मिळाल्यात एकमेक त्यांच्या ह्याच्यात संपर्कात आलोय व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं.
होय कि. आता माझे पण आहे बघा एक अ नर्सरी पासून सोबत आहे अजून आहे माझ्यासोबत. ती जरी माझी स्कूल चेंज झाली, तरीपण.
हम्म हम्म. होय अगं. मैत्री कशी मी माझ्या मुलींना पण तेच सांगतोय, की मैत्री अशी टिकवायची की आपण म्हणजे आपलं वय जरी झालं तरी इ हेव विसरायचं नाही एकमेकांना.
होय की
हं आय थिंक ना एकमेकांना मित्र मैत्रिणीत हा मैत्री घट्टच पाहिजे, अडीअडचणींना कसं मैत्रीच
त्या गोष्टी ती वेगळ्या आणि मैत्रिणींच्या बरोबर त्या वेग
होय. म्हणजे आपण आपल्या फ्रेंड सोबत जरा जास्तच गोष्टी शेअर करू शकतोय.
हम्म. मग आणि काय?
आणि काय न्हाय, चहा झाला?
चहा घेत नाही ग संध्याकाळी मी. सकाळी एकच टाईम.
हा हा.
हा, सकाळी एक टाइम पण असा एवढा तेवढा नाही, आख्खा ग्लास भरून.
आहा, होय काय?
हम्म, आमच्या तेच पोरी ओरडत्यात. अगं मम्मे तू चहा पित्यास, काय चेष्टा करत्यास? एवढा चहा दोन टाइमाचा, तीन टायमचा एकदाच. म्हणजे परत तलप व्हायची हेच नाही, गरजच नाही.
होय, मी पण आता
चहा पिण्याचं माझं एक वैशिष्ट्य आहे, मला कोणीही चहा करून देऊदे मला पटतच नाही.
हा.
कोणीही, माझ्या आईनं जरी मला चहा करून दिला तरी माझ्या घशातनं खाली उतरत नाही. असं काम आहे होय. चहाचं म्हणजे मला कसं आहे, स्वयंपाक केलेला एखाद्या वेळेस कोण पण खाईन, पण चहा केले ना मला कोणीही चहा करू दे, एक आता बाहेरच जर म्हणलं तर मग क्वचितच आति जर म्हणजे नड असेल, तरच हेचा पी ते मग बाहेरच ते आत्ताचे ब्रँडचे निघालेत कि नाही, ते. हम्म. बाकी कुठल्या अस हॉटेलात वगैरे चहा पिणार नाही. मला चहा कोण केलेला पहिला पटतच नाही चहा.
हो का, म्हणजे स्वतःच्या हातचं.
स्वतःच्या हातचं. मला मुलींनी जरी करून दिला ना, दुधातला करू दे किंवा कसाही करू देत नाही माझ्या सासूबाईंना पण माहिती आहे माझी ती सवय. सवय असू दे किंवा खोड असू दे. त्या म्हणतात की, तुला चहा एवढा कोण केलेला पटत नाही. बाकी लोकाच काय पण खाऊन येशील तू. पण चहा म्हटलं की तू तुझ नाक डोळ मोड चत. त्यांना हा म त्या मी जरी गेलो ना कधी त्यांच्याकड, चहा करायचं ये तू चहा करून स्वयंपाक वगैरे त्या सर्व करून घालतील त्या आणि त्यांची बहिण मिळून स्वयंपाक करून जेवायला वगैरे वाढतील, आयातं ताट हा तात देतील. पण चहा करायच म्हटलं की त्या दोघीपण ये बाई तुला चहा पटत नाही आमचा. तूच कर, आम्हाला पण पाज. असं काम आहे आमचं.
हा, आता माझं पण मी काळा चहा पितोय. कारण साखरात कॅलरीज असतात ना जास्त.
नाय बाय मी काय काळा असं काय काळा चहा पित नाही, मला ते माझ्या नरड्यातन खाली उतरत नाही काळा चहा.
हा हा.
माझ आता आमच्यात पण. हम्म, नाही आमच्यात पण आता चहा करतोय ना मी, आमच्यात दीड लिट टर दूध आणतोय आम्ही म्हणजे रोज काय आणत नाही एक दिवस आड दोन दिवस आड कसं लागेल तसं कारण एकटी चहा पिणार ना मी. म एकदम दूध आणलं की कसं बरं पडतंय म एकदम आणि मला दूध. पण एवढं तेवढं घरात जरी एक अर्धा लिटर शिल्लक आहे. ते आहे तोपर्यंत शिल्लक आणून ठेवलं तर बरं वाटत.
हा.
हम्म म्हणजे दूध भरपूर पाहिजे चहात पण आता जवळ जव मला वाटतय दीड दोन माप होईल एवढं दूध घालून चहा घट्ट अस उ कळून आणि चहा प्यायला बसल्यावर मला कुणीही उठवायचं नाही. सक्त ताकीद आहे आमच्यात मी चहा प्यायला बसायच्या अगोदर मला सांगा एक पाच मिनिटं तर चहा प्यायला किती एक पाच मिनिटच लागतात की ग.
होय.
फास्ट प्यायचं मला एक दोन तीन मिनट त पण मी चहा प्यायला बसल्यावर कोण कितीही ओरडू दे मिस्टर ओरडू देत. किंवा पोरी ओरडू देत मी जागेची उठत नाही. अ हं मग पोरी म्हणतात ते काय द्यायच आहे ते पहिला आम्हाला दे. आणि मग तू बस चहा प्यायला कारण तुला उठवलं की तू ओरडायला चालू करतीयास. हम्म मग आणि काय आहे.
आणि काय नाही बघा तिकडं कसं आहे सगळं म?
निवांत आहे बघ तुला आईन केलेल चहा आवडत असल.
मला कोण बी करू दे पितोय मी.
हा मग ये माझ्याकड चहा प्यायला देतो मी करून तुला.
चालते की येतो.
मला कस चहा बाकी काही करू देत मी पितो मला काय वब प्रॉब्लेम नाही बाकी काही पण प्यायला. म्हणजे तुमचं बाकीचे काय पण तुम्ही ज्यूस करून द्या किंवा काय करून द्या. मला मम्मीन सुद्धा माहेरी गेले ना. मम्मीने जरी चहा केली असली ना आमच्या मम्मी ते बाई तुला चहा पटत नाही तुझं त करून घे.
बा भाऊ पण करतोय ना चहा. चई जरा पि की ग हा बहिनी पण करणार ना आ हा अजिबात नाही. कुठल्या पाहुण्यांच्याच जरी गेलो ना त्यांना सरळ सांगतो शक्य तुम्ही कुठल्या पाहुण्यांकड जायला बघत नाही.
चहासाठी.
चहासाठी नाही तर मी सरळ सांग तुम्हाला सरबत करून द्या.
हा.
मला चहा नको किती पण मग थंडी असू दे काय असु मला सरबत करून द्या चहा नको.
हा हां.
मग त्याच्यात कच पाहुणे म्हणजे नंदेकड वगैरे जात होते नंदेच्यात पण ती म्हणणार तुला बई हे होत नाही तुझ तू चहा करून ती.
हा.
हं आणि बाहेर असं कुठं प्रवासाला वगैरे गेल तर बाहेरच चहा शक ते तो मी घेतच नाही क्वचितच जर जास्तच हे झालं तर. चहा नाही तर चहा पित नाही मग बाहेर बाहेर मग चार दिवस जरी फिरायला गेलं ना. तरी नाही चहा पित.
होय का.
हम्म.
म्हणजे तुम्हाला सवयच आहे ना, नाही अजून.
आमचात लवकर असत ती स्वयंपाक.
आमच्यात वेळा नसत आमच्यात सगळी नऊ साडेनऊला जेवायला बसतात.
हम् आमच्यात पण साडेनऊला जेवतात मिस्टर साडेनऊ ला जेवतात. मला साडेसातला जेवायला लागतं
का?
साडेसातला जेवऊन जरा फिरायचं आणि मगं परत पुढचं काम चालू
होय की आणि सातला जेवलेलं पचतंय पण
हा पहिला कसं होत होतं अगं जेवत होतो सोड मी पण वेळानच असं साडे नऊ ला जेवणार दहाला म्हणजे मला लगेच झोप येणार मग ते कसं शरीर शरीराला असं खायच आणि झोपायचं खायचं झोपायचं असं व्हायचं ना
हो की
हा मग म्हणून ती पद्धत बंद केलं जवळजवळ आता दोन वर्ष होत आले. किंवा झाले पण झाले असतील दोन वर्ष बरोबर साडेसात
मी पण सात किंवा साडे? हां मी पण साडेसात किंवा सात लाच जेवतेय पण घरच्यांचं अस तर की त्या टायमिंगला जेवायचं नसतं असं असं म्हणतात
हा त्या आपल्या ह्यांना मिळत नाही मेलेल्या लोकांना मिळत नाही पूर्वीचे अगं ते म्हणजे म्हण आहे
होय
हा त्या टायमिंगला आता साडेसहा ते हे टायमिंग ते आता मला वाट तय अशी लोक जेवायला लागल्यामुळे त्यांनी पण टाईमिंग चेंज करून घेतल असेल असेल वरती देवानी पण हो ना तुमची लोक काय ऐकत नाही ते तर आपलंच जेवायला बसतात हा तुम्ही एक तर साडेनऊच घ्या नाही तर सहा वजतात जेऊन बसा काम अस नाही ना असं पण असत काय तर वरचं हे तेन कोण बघितलंय सोड
होय की
हम्म अरे किती साडेसातला म्हणजे एक एक लोक सातला जे पूर्वीचे आता काय करत होतीत लोकं? सकाळी सात ला आणि संध्याकाळी सातला जेवतचं होते की मग तेव्हा त्यांचे पूर्वज नव्हते का वरती वाट बघत?
होय होते की
हम्म हे सगळं म्हणजे पूर्वीच्या आत्ताच्या मुलांना हे नाही पटत गं आत्ताच्या मुलांना कसं ते काय म्हणतात हां हे तुमचं जुनं झालं हे काय आम्हाला सांगू नका.
हो आता मॉडर्न पद्धती आल्यात.
हा आता मॉडर्न ते काय खाऊ नका म्हटलं की मुद्दाम दिनीसां त्यावेळेस खाऊन बसणार खायला मुद्दाम बसणार आणि मुलांचे क्लासेस तेन असत्यात त्यामुळे कसं करतात मुलं खायला बसतात गं भूक आवरत नाही मुलांना
होय
हा
आता माझं पण दिवसाचं कस झालय माहित आहे? तीनला म्हणजे आमची स्कूल साडे आठ ते सव्वा दोन असते बट त्याचं मॅथचा पोर्शन पाठीमागे राहिल्यामुळे जरा जास्त घेतात
होय बरं चालेल मला फोन येतोय ठेवू काय गं?
हा चालतय
हा.